हट
हॅलो
हम्म
बोल की हम्म
ते तेवढं हे काढ की, लिंक सार पाजे
काय ते
लिंक ती
हेडफोन घालतो काय आवाज जरा प्रॉब्लेम रत खाना का झालास तू? ये अ
हॅलो
हॅलो
हॅलो
एट
झालं काय?
हॅलो
हॅलो झालं काय?
हॅलो
झालं काय सुमे हॅलो
हा बोल की,
झालंय तुझं?
हा त्यानंतर
ती को पुढची क्वेशन घेऊया एकावन ते शंभर आहेत ती
जरा बोल कि तोपर्यंत
काय केली सकाळरधन तु?
हम्म मी
काय केली सकाळधन तु? हम्म
जेवाय
हॅलो... सुमे परवादेशी कनी
संभा जयंती होती बघ
हॅलो
बोल..
संभाजी महाराजाची जयंती दिवशी कने हॅलो
हा ऐकू येतोय का? आवाज येत
इथं आम्ही चौ काल वेळान आलो बाई संध्याकाळी काय ते एल ई डी वरती लागलेली मोठ पिक्चर लावलेला राजा शिवाजी हम्म
हॅलो
त्यांना
हा ऐकू येतंय का नाही? आ
यायल कि बोल
हॅलो. काय कुठुन जुना हे हेडफोन घातलास काय?
नाही नाही निघायचं.
तुला ऐकू येईना काय?
ये थांब. यालय की!
ते बघायला यायचं होत आपण. खरचं आला की आता त्यो! तू पिछर जाया बघाय जायचं होतं पण दरातच दाखवीन की
व्हय! म बघित चय
गेलतो की बघायला आम्ही सगळीजण घरातली
हम्
इथल्या आहेत चौकांचा मंडळानं केलंतं गं.
हम्म हम्म!
इथल्या दादा त्यांच्या मंडळांनी
हम्म हम्म!
त्याज ज जरा हिस्ट्री रियल असल्यागत वाटली मला
ते येक येक विचर् मध्ये कनी सुमे
शिवाजी महाराजांची हिस्ट्री वेगळीच हाय बाई म्हणजे अ मला जे डाऊट डाऊट आलं की लगेच ते चाट जी पी टी ला विचारलो मी पिक्चर बघून झाल्यावर लगेच मी बघितलं चाट जिपिटी ला मी हा ऐकलय का तुला?
यालय का
ते वागनकाचा त्या कधी तयार झालेत? परत त्यांचं चिलकत कधी म्हणजे एक एक पिच्चर मध्ये कने त्या-त्या-स स्पेसिफिक कंडिशनसाठी केलेलं असं दाखवलंय पण वाघनख आणि चिलखती अगोद
ती ज्या वेळेस पाणी पितेत पण फार
आणि ते त्यांचच त्या टाइमाला त्यांच जास्त यूज झाला त्यामुळे त्यानी त्या तूं स्टे अ कंडिशनला स्टेट म्हणजे जास्त अम्म रेपर त्या तेच्यात नाही काम हाहे त्याला जास्त हे केलाय मोठा शर
कशा
अगं म्हणजे वाघ नख कसे अ ते अगोदरच आमला कसं वाटत होतं पिक्चर बघून दुस स्त्री की वाघ नख त्या अ फक्त अ त्याच वधा वेळीस त्याच वधासाठी केलंय म्हणजे काय नव्हत म्हणून पण त्याची हिस्ट्री वेगळी आहे तेव्हा अगोदरच ते जेव्हा अ बेटर ऑफ प्रतापगड साठीच केलय असच वाटत होत, पण अगोदरपासूनच वाघ नख होतीत, अगोदरच चिलकत होत आणि हे अ मग पिक्चर म दुसऱ्या दाखवलंय की ते फक्त त्या बेटर ऑफ अ प्रतापगडसाठीच तयार केल्या असं एक त्या पिक्चरमध्ये दाखवलय आणि ह्या पिक्चरमध्ये कसा ते अ वागन अगोदरच आहे आणि चिलकत पण अगोदरच आहे आणि ती हिस्ट्री बरोबर आहे स्पेसिफिक त्या स्टेटमिस किंवा स्पेसिफिक त्या युद्धासाठी वापरलं नाहीये ते फक्त त्याच का जास्त तिथं उल्लेख काय त्या बेड्रॉप प प्रतापगड सा ती के ते त्यामुळंच त्या हात्यारामुळंच अं ते त्यांनी जिकू श जिकू शकलेत म्हणून ते जास्त अ
हा
अ काय म्हणत बा जास्त त्या युद्धात कोम येतेला स्पेसिफिक आहेत
तळमळ खे काय
अन त्या पिक्चरात काय? अगोदर कसं सगळ्या पिक्चरात आ ह्यांच नुसतं असं शिवाजी महाराजांचं दाखवलं त्यांचा शहाजी महाराजांचं किंवा संभाजी महाराजांचं दाखवलं नाही संभाजी महाराज ला शिवा शिवाजी महाराजांचा भाऊ हे संभाजी महाराज नवं शिवाजी महाराजांचा मुलगा त्यांचा भाऊ संभाजी महाराज ते दाखवलंय आणि शहाजी महाराज आणि एता त्या पिक्चरात काय हुतं दिस ते महेश मांजरेकरांच्या पिचरात काय हुतं की अस शिवाजी महाराजांचा भाऊ आहे कणी, अं त्याला अफजलखाना मारल आणि शहाजीराजांना पण मारला असू त अगोदर फक्त दा कोण नाही पण त्याने ते विचार अस त्यात दाखवल्यात पण ह्यामध्ये कसं अगोदरपसन हिस्ट्री दाखवलत आणि असं कुठ त्या हिस्ट्रीमधन एक अफझलखानी ह्याला मारलेत अ संभाजी महाराजांना मारलेत गोळा तोप गळ्यान तोप्यात गोळा लागून तरी मी अ झालं त्यांचं पण शहाजी राजांना मारल नव्हतं त्यांनी तेनी नुसता
हम्म
बंदी करून ठेवल्यालं शहाजी महारा महाराज जेव्हा मेट्रो खोल ताप गड झालता तेव्हा तिथ पण एक एक पिक्चरात मध्ये दाखवलं एक्सपायर झाले आणि त्याचा बदला म्हणून, ते दोघांच्या मरणाचा बदला म्हणून तस ते तस आहे म्हणून ते दाखवलंय पण ते चुकीच आहे एक एक एक एक पिक्चरांमध्ये बरोबर दाखवलय पण एकेक पिक्चर मदे चुकीच दाखवलय मद
आपण फक्त एकच होत का आणि दुसर होत
आ
ताकीत हवीत काल हं खरच खरच चाओ पे आता य
हॅलो
हम्म ह
ज्यांना हिस्ट्री माहित नाही त्याचं अवघडच आहे की
पुस्तक नाही
अगं य यांच्यासाठी ती काय माहित त्याला वागण कधी स्पेसिफिक ते बेटरॉ प्रतापसाठी बनवलेलं नाहीच हाय ते अगोदर पासूनच होती. पण पिक्चरमध्ये आ कनफ्युज होतंय ग सगळं या पिक्चरमध्ये वेगळं दाखवलं ह्या पिक्चर मध्ये वेगळं दाखवल. नक्की येवून घ्यायचं. फुटलं
कुठ हाय.
म्हणजे ह्या पिक्चरात शहाजी महाराज होतीत आणि कारण ह्या पिक्चरमधे त्या कंडीशन पिक्चर मध्ये शहा शहाजीराजे नव्हतीत.
म्हणजे त्यांनी आणि नवरी तेंन ते असतेतच की त्यांचे भूमिका -बघ म्हणलोय मी एक्सपायर झाल ते एक हॉस्पिटल मधे त्या कंडिशन मधे तेनी एक्सपायर झालतीत. आणि एका पिक्चरमध्ये तेनी हू तित आणि हिस्ट्री सांगत्यात तेनी हूतीत
हा
मग कुठल मग ते आता ती हिस्ट्री मी बागीतलोय म्हणून मला माहित आहे पणजे नुसतं बघ नुसत तो पिक्चर बघून सोडून दिले त्यांच काय? थांबा एक मिनिट!
हम्म बरोबर हाय